हा ताई. हॅलो,
हॅलो, नमस्कार ताई हो येतो येतो नमस्कार कशा आहात तुम्ही? कशा आहात म्हटलं? हा तेच म्हंटलं. हो ना? हा मी म्हटलं आपण आज रेसिपीवरर बोलूया
चालेल काही हरकत नाही.
हा ह आवड येतात का तुम्हाला रेसिपी वगैरे
खाण्यासाठी जास्त आवडत. करण्यापेक्षा.
हो का? म माझ अगदी उलटय मला खाण्यापेक्षा आहे ना करून खाऊ घालायला खूप आवडतात. आणि मग मी त्या वेगवेगळ्या रेसिपी पण खूप ट्राय करते. सगळ्या म्हणजे यू युट्युब वर च्या पण बघते आणि अशा पण घरी पण स्वतःच्या माझ्या आहेत अशा. ब कोणी काही सांगित तल्या वगैरे तर त्या पण करते म्हणजे म अ ढोकळे झालं, इडली झाल, हे तर माझं कॉमन आहे. म्हणजे आता आम्हाला खूप छान ते जमतात. आळू पात त्र्या वगैरे झाल. आप आप्पे वगैरे ह्या गोष्टी तर मी करतेेच पण मन चोरीयन झाल. आणि ह्या मन मंचुियन वगैेरे पण मी फ्राईड राईस झाल हे आपण करते सगळ्या म्हणजे सगळ्यांच रेसिपी मी अशी ट्राय करते. हां तुम्हाला एखादी थालीपीठाची ची रेसिपी मी सांगू का? चालेल का?
चालेल ना सांग ना.
हो हो मगं बघा मी थालीपीठ करते ना तर छान होतात म्हणून तुम्हाला मी थालीपीठाची रेसिपी सांगते माझी तर मी काय करते हां ज्वारी ज्वारी असते ना ती ज्वारी तीन कप ती ज्वारी घेते बाजरी घ्यायची एखादा कप, कप. आणि तांदूळ, कपर आणि आपली चना डाळ असते. ह ती एक कप मूग डाळ एक कप घ्यायची. आणि थोडेसे धने अस सत ना आपल्या हीत धने वगैरे आणि जिरे धने आणि जिरे म्हणजे ह सग्या वस्तू आहे ना अशा थोड्या थोड्या अशा भाजून घ्यायच्या, डाळी वगैरे पण आणि आपलं तां गुळ वगैरे, आणि ते भाजलं की, थोडसं पीठ असं छानस दळून आणायचं. दळुन आणलं की मा त्याला जितके थालिपिठ लावायचे. त्या अंदाजाने असं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये हिरवी मिर मिरची, लसूण, आल, हे असं मिक्सर ला काढून घ्यायचा टाकाय करायचा. तो टाकायचा कोथंबीर टाकायची. थोडी लाल मिरची हळद तीळ थोडी बडी तोफ असं टाकून मस् असं मळून घ्यायचं चांगलं पीठ असं. आणि वाटलं अस ते तेलाचं मोहन टाकलं तरी पण अ त्याच्यावर चा चालतं आणि तुम्हाला जर याच्यावर थालीपीठ ला लावता ये येत असतील ब डायरेक्ट तव्यावर तर मग. थोडस एक सर पीठ घेऊन. पाण्याचा हात घेऊन, आधी तव्याला तेल लावून घ्यायच आणि थोडा गरम झाला की, हाताने मस्त थापून आणि छान खरपूस भाजून घ्यायचे आणि मग त तसे जर जमत नसतील! तर मग आपण स्वच्छ कापड घ्यायचंय त्या कापडावर थापायची त्यालामध्ये स छिद्र के कड उलट हा याच्यावर टाक यच तव्यावर टाकून, थोडं थोडं थोडं थोडं हा. तेल टाकून मस्त! भाजायची अ भाजून घ्याय अशाच मी खूप, खऱ रेसिपी करते मुलाना खाऊ घालते, वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या असतात आपल्या हा ह हो हो कांदा चाल देल चालेल आवडी नुसार आपल्या आप आपल्याला आवडत असेल तर मग टाका. काही ना कसं कांदा वगैरे आवडत नाही, का हा हा कांदा टाक टाकता येतो. ह नि टमॅटो पण टाकतायेत. त अच तर करताय ज्यूस वगैरे पण म करते. वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आता बिटाचा ज्यूस करते. हा ता बेलफळ वगैरे येत ना ह बीटाचा ज्यूस का बीट असा चांगला सून घ्यायच आणि त्याचे तुकडे करून म सर मध्ये घ्यायचे आणि थोडं आलं थोडं लिंबू आणि थोडं काळ काळ मीठ आणि एक चमचा साखर टाकायची लिंबू आलं आलं आणि काळं मिठ काळं मठ हा आणि थोडं पाणी टाकून आप मिक्सर मध्ये फि आणि आपल्या चाळ का म्हणजे हे करून गाळून गाळून घ्यायच अ चांगला असतो तो पौष्टिक असताना बीट वगैर ही रक् वाढीला वगैरे चांगले असतात हा मग ते पण मी मुलांना करून देत ते आणि बेलफळ्याचा ज्यूस वगैरे पण करत तेे बेनफ मिळतात ना हा बिलफळ तोळी बिलफळाचा ज्यूस खूप छान असतं औषधी असत आणि थंड वगैरे पण असतो तर तो पण छान तो त्याला ही अगदी सोपी रेसिपी त्याची पण बेलफळ फोडून छान पाण्यामध्ये असं कु करून घ्यायचं पंधरा वस
ते कडूनही लागत का ते
ला थ टाकायची त्याच्यामध्ये म्हणजे ते कुस करून घ्यायचं वीस एक मिनिटं ठेवायचं चांगलं कुसकरलं की गाळून घ्यायचं. आणि थोडसं मीठ आणि थोडीशी पिटी साखर टाकायची. तर छान होतो. तो ज्यस - - पण अगदी - - छान अगदीच - -
बेलपाळाचं नव्हतं माहिती मला. बेलपाळाचं बरं झालं सांग - - आणि बिटामध्ये आलं टाकतं हे नव्हतं माहिती मला.
हा आल्याचा छोटासा तुकडा टाकते मी आल्याचा छान होत त्या सुण हा हा थोडासा हम्म. आणि परत वेगवेगळे हा लागताना हा टेस्टी म्हणजे टेस्ट - - पण येते आणि - -
तुमच्याकडे रायआवळे- - मिळतात का ते? रायावळे छोट- -
त मी आहे ना अ - - छोटे नाही मोठे मिळतात आमच्याकडे ते छोटे म्हणजे मग ते थोडे खूपच तुरट लागतात ना.
हा तुरट लागत पण मग त्यांचं ते लो हे केलं ना हो हो हो. त्यांचा मोरब्बर पण छान लागतो. पण खायला.
हा. मी केला ना मागच्या वर्षी - - लनी - - आवळ्याचा मुरब्बा पण केला आम्ही आव - - कॅनडी पण करते घरी. गोड सुपारी असते ना आपली हा ती पण करते हा दरवर्षी आणि आपली साधी सुपारी - - पण करते आणि वड्या पण करते. आवळे छान अस उकडून घेऊन आणि मॅश करून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडासा ओवा कुूटून टाकायचा आणि - - आलं पण टाकायच आणि - - छान वड्या थापून अशा कापून घ्यायच्या वाळला कि तुकडे करून घ्यायचे त्याचे - - त्याही जेवणानंतर खाल्ल्यात - - तर अगदी मस्त - - पाचक असतात त्यापण - - हम्म प हा तुम्ही या. तुम्हाला करून खाऊ घाल. घालते. मी वेगवेगळे तुम्हाला खायचे आवसे नाही मला. करायची पण हाऊस म्हणजे खायला तर. खाण्यापेक्षा करून खाऊ घालायला मला खूप आवडतं. आणि मी करत असते असे वेगळेवेगळे. पदार्थ नाश्ता ला वगैरे पण करते असं बाजरीच्या पुऱ्या झालं ज्वारीच्या आमच्याकडे कळण्याच्या पुऱ्या करतात कळण्याच्या पनपुऱ्यांची पद्धत आहे आमच्याकडे. म्हणजे भर वगैरे करतात ना. अ आमच्या इकडच्या भागामध्ये भरी बरी प्रसिद्ध आहे. तर मग भरत्या बरोबर हा. इडे म्हणजे भरताच्या पारट्या वगैरे होतात. तर मग त्याच्याबरोबर करण्याचे भाग. किंवा करण्याची पुरी. वगैरे असं होत म्हणजे बाकीकडे आमच्याकडे फिरण्यासाठी. का इकडच्या भागामध्ये तर आहे बा अ म्हणजे अ बर. मी जे सांगितलं तो थोडा तिकडचा भाग झाला आणि इकडच्या भागामध्ये आहे भरपूर स्थळ इकडच्या भागामध्ये फिरण्यासारखे. पण ना ते आपल्याला. नाव वगैरे सांगाचं. गावाचे म्हणून मी सांगत नाही असं ह हा गावाचे नाव. हा जवळपास फिरण्यासारखे आहे फिरू शकतो बा आपण मग त्या पुऱ्या वगैरे पण मी करते खेळण्याच्या. पुऱ्या एकदम टेस्टी लागतात खूप छान लागतात आणि भर
कळण्याचं पीठ म्हणजे मला नाही समजलं हे. करळण्याचं पीठ म्हणजे तई तुम्ही सगळ्या डाळी वगैरे किंवा हे कडधन्य हे जे आहे आपलं धन्य. तर धान्याचं पीठ काय. कळण्याचं पीठ त्याला म्हणतात का?
नाही नाही. ज् ज्वारी असते आणि एक किलो ज्वारी घेतली. त्याच्यामध्ये एक पाव उडीत असतात. तर ते उडी टाकायचे आणि थोडी डे धणे टाकून आणि थोड्याशा मेथे चमचा भर त्याकून दळून आणायचं आणि करताना थोडंसं मीठ टाकून आणि मते करायचं त्याला कळना म्हणतात वेळ झालाय
अ नाही
नाही आठ झा मला आठला वेळे तर ते त्याला कळणार म्हण ठात तर त्याच्याबरोती करण्या री करतात आणि इकडे नाहीत मग फक्त कळण्याची भाकरी असते आणि त्याच्याबरोबर इकडे सांबर म्हणतात म्हणजे सांबर किंवा ट म म्हणता शेंगदाणे हिरवी मिर्ची लक्ष ून आणि कोथिंबीर हा ठेसाने पण ह पातळ असते एला मे मिक्सर मध्ये काढून थोडस हा पातळ म र मध्ये काढायचा आणि पाणी टाकायचं थोडस आणि थोडी अशी खूप पातळाने खूप घट्ट नाही असं करायची आणि नंतर त्याला फोडणी द्यायची ज तेला अगर हा इडली बरोबर खातो पण खूप पातळ नाही करायची ही थोडी घट्ट असते कळण्याच्या बाकरी बरोबर. तस ठेसाही खातात भरपूर जण पण ही चटणी जरा अ म्हणजे या भागामध्ये जास्त चालते आम भागामध्ये मग ती पण मी करते म्हणजे मुलांना ती पण करून खाऊ घालते असं वेगवेगळे पदार्थ करते मी सँडविच वगैरे ते पण मी करते ट्राय करते मला आवडतात. ते करायला आणि मुलांना पण आवड असते. ना मंचुरयन वगैरे आणि छान होतात माझे पण मग मी हा मम्मी करते. त्या सगळ्या गोष्टी
अरे छानते की म्हणजे फक्त खाणार
हा हा हा आवड आवड असल्या हा करणार असल्या हा तेच ना मग त्रास झाला तरी काही वाटत नाही म्हणजे एक हा हा आनंद वाटतो खाणाऱ्यांनी पण खाणाऱ्यांनी आपल्याला झाला की मग ते खूप मस्त वाटत ह हा ह तेच ना आता पावभाजी वगैरे तर मुलांना बाहेरची आवडत नाही पावभाजी मी घ ते बटाटे वडे झाले पावडे वगैरे झाले मी सगळं घरच करते हा चालेल.. हो तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला
नक्कीच मला ही तुमच्याशी बोलून छान वाटलं, हो.